हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो
हा आवाज येतोय का तुम्हाला
हा येतोय
हा कसा आहेस तू जेवण वगैरे झालं तुझ
झालंय तुझ
हो माझं पण झालं अभ्यास कसा चाललाय तुझा
बरं
काय बनवले आज मम्मीनी जेवण तुला
अ काय माहित काय केले.
अच्छा अभ्यासामध्ये तुला काही डाऊट्स येतात का दहावीच्या दहावीला आहेस ना तू आता मग कायच, तुला अडचण येते का अभ्यासामध्ये
ह
तुझी तब्येत वगैरे कशी आहे घरचे कशी आहे?
बर बर
बाकी अजून कस चाललंय तुझ
बर वर
बाकी तुझा भाऊ काय करतय.
बसलाय.
झालं त्याचं जेवण?
नाहीई.
अच्छा तो कीतवीला आता?
सेवनथ.
अच्छा बाकी वगैर बोल तुला काय बनवता येतं का स्वयपाक बियपाक काय? मम्मीला हेल्प करतो का तु का?
आपण नाही तसली काम करत.
तुम्ही घरात किती जण राहतात?
अ
तुझी आजी वगैरे सगळे हा तुझ्या आजी आजी ठीक ये ना?
हा.
हम्म. बाकी तुला तुझ्या आवडीच काय ये? तुला काय आवडत जास्त?
अ मला चिकन आवडत.
ऐंका आणि गोड पदार्थ मधे.
अ गुलाबजाम.
हं. बाकी अजून तुला खेळण्यामध्ये काय आवडतं? तुला खेळायला- - काय आवडतं जास्त करून.
काही नाही.
का रे तुला नाय आवडत खेळायला. अरे खेळत जायचं तब्ययेत चांगली होती.
अच्छा बाकी कसं चाललंय मग.
कस आहे?
स्कूलचा अभ्यास खूप येतो का तुला.
हा.
म नीट करताय का नाही?
हा.
दहावीचा अभ्यास झेपतोय का तुला? ऐ तुला बोलवल ना खाली. हॅलो.
हा.
बाकीच अभ्यास बिब्यास झेपतो का तुला.
हा.
ठीक आहे बाकीचे घरचे वगैरे कुठे आहेत तुझे.
आहे.
मम्मी वगैरे.
आहे.
ठीक आहे ठीक आहे आहेत का दे ना मग त्यांच्याकडे.
नको ठेवतो मी.
फोन ठेवू नकोस त्यांच्याशी बोलायचंय मला.
अरे दे मम्मी मम्मीला दे तुझ्या कोण आहे का नाही तुझ्या घरी.
बस झालं कोण नाही बा सगळे बाहेर गेलेत.
एकटाचय मी घरी. हा.
कर्जे.
काय?
का
आणि मग अभ्यास वगैरे करणार ना, अभ्यास करता करता बोलतोय का माझ्याशी?
हा ओ,
हॅलो,
हॅलो,
हा तुझी मम्मी असेल तर दे ना त्यांच्याशी बोलायचंय.
का का काय काम आहे?
अरे त्यांच्याशी बोलायचंय त्यांना फोन दे.
थांब काय मग दोन मिनिटं
अर्र
हॅलो,
हॅलो,
अरे आपलं काय काम काय झालं.
तुझी मम्मी आहे का तिकडे.
अरे त आपलं काय काम काय झालं आपलं काम काय झालं.
आवाज नाही येते तुझा तू रेंज मध्ये जा
हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो,